काही नाही काम चालूये
हा का स्वयंपाक स्वयंपाक चालू एक काय
हा मटन चिल्ल चालू आहे
होव
ह हा.
देवांग पाठव आम्हाला.
कात तुम्ही
अग पण आता नाही खात ग मी पहिले खात होते.
कायचा तुम्ही पाहिले.
हा पहिले खात होते. आ आता नाही. खात ग
हायचल मग
आता नाही आवडत. मला तेवढं
मम्मी पप्पाकडे खायचे का?
हा मग पाहिजे मी
हा का ड नाही इकडं नाही खात असना कोणी पण
इकडे कोणीच नाही खात त
इकडं कोणी पण न सां खात ना
इकडं काय तोय भाऊ खात होते तर ते पण नाही खात आता
ते बी नाय खात
तरी जमत नाही
आ का
आणि आहे
तुम्ही बनीतच नसेल मग आता काय?
वतीिक हो
आ
कशी होती म्हणत भाजी? हा झाले हा पण मग कशी बनवतात हा अयाला
मटण्याची भाजी का?
तय कसे बनवते मला खना मला माहित नाही
हम् ते का अ कांदा कापायचा खोबरं कापायचं पाहिज हो का चांगलं कांद्याला चांगलं काळं करायचं
हा हा भाजून घ्यायच कांद्याला भाजून घ्यायचं का?
हा का हा कांद्यावर चांगलं भाजी घ्याज मग का नाही वाजलं का मग खपऱ्याला थोड ोऱ्यालालतं मगथ खोऱ्याला ोड वंग आ्र क्लास खिसून घ्यायचं मग अजुन अध्यामध्ये आठ बासून टाकायच ते ते पहिले का आदरकसून कांदा याका मिक्सर म ून घ्यायच मग खोपऱ्यामध्ये कोत टाकायची
हा
का म्हण
हा अजून
मग खोप कोर्स म टाकायची आणि ते ती त्याला पिसवून घ्यायचं
हा का ते सार ब मसाला मग जास्त बारीक काळीे असल ना टमाटे पण टाकाव लागत का
हा टमाटो बी टाका झाला तर ते मी मस्त चिरून घ्या ना
रा का आणि मंग ते बाकी सार सारं झाल्यावर मग काय करायचं त्याला
मग पातेलं घ्यायचं पातल्या मध्ये एक पातेल घ्याच त्याच्यामध्ये तेल टाकायचं तेल टाकल का आपल्या का का टमाटर कापून घ्यायचा मग टमाटर तेलामधी हा तेलामध्ये टोमाॅटो टाकायचा मग टोमाॅटो टाकेलं का
मग अद्रक, लसून त्याचा त्याचा पेस्ट करायला लागल का
अ हा पेस्ट परतून घ्यायचं का
हा
हा मग हा मग त्याला मस्त भुनुन दिलं होऊन द्यायचं मग ते झालं का मग आपलं खोबऱ्याच खोबऱ्याच टाकायचं मग मसाला अह अ
दिवसभर करायला
नाही नाही काय दिवनभर अरे अ
ते म्हणजे एवढं का दिवस
आध्या घंटाच काम आहे ते
हा का मी म्हटलं ते आता ते प्रत्येक चारायचं हे करायचं ना का ते माहतू नाही अत मग करता करता प्रॅक्टिस होता होता
हा मग आपलं खोबरे मग असं भाजी ह कांद त्याला ऊन द्याच मस्त असं खोबर टाकायच आणि मग आपल्या मिरच्या टा मिरची टाकायची धनिया पावडर टाकायचं थोडीशी सगळं मस्त राहून द्यायंच त्याला दमबर तीन दिवस तर मग त्याला त्याची चांगली धिरा आणली का थोडासा कोथिंबीर थोडंसं टाकायचं कोथिंबीरचा वास त्याला येण्यासाठी आणि मग तर आणि मग काय करायचं मग त्याच्यामध्ये आपलं मटणाचं टाकून द्याच
हा का त्याला काही असं उकळून बिकळून काही घेते का नाही धुऊन ते असं घेत असल ना
हा मग घ्यायचं ना मग उकळून घेतलं का म्हणजे मटणाचं पाणी टाकलं सगळं मग त्या ला मग थोडं उकाळ येऊस तवर राहून द्यायच ते तेच टाकाचं ना मग ते मटण टाकायचं ना मग हा भाजी टाकाय
हा कां ते एवढं करत तसं काम नाही पडतं ना आपल्याला ते पोरं म्हणतंय करा पण मग ते कुठं जमतं हम्म ते पोरं म्हणतंय त्या पण करा पण कुठं का ते सार मिक्स करून मग
प्रोटीन ग माणसाला गंज स्ट्रॉंग होते यात ना,
हा मग ते, म्हणजे जास्तची विटॅमिन राहते ना त्यांच्यात.
हा व्हिटॅमिन जास्त राहती मग, मा म्हणजे स्ट्रॉग राहती. आता कोरोनाच्या वेली जे खातं नव्हतं. त्यांना पण खायाले.
हाव का, मग ते म्हणजे सर्दी ते असं. कोणा होत नाही म्हणत्यात असं जास्त असं
नाही. नाही. आणि आपल्याला सर्दी बी झाली ना सर्दी झाली ना तर मासे खायचे मासे
हा का त्यांना होत नाही जास्त
नाही सर्दी झालेली मास्याला चांगली होती
हाव कां, मासेच कसं कराय त्यामुळं तसचं तसचं करताय का.
हा मासेच पण असंच करतात. पण मासे ला मा त्यांना यना चांगलं धुवावं लागलं, स्वच्छ धुवाव लागत त्याला लय वेळ धुवा लागतं.
हो.
हा, आणि त्याला असं कुकर मध्ये उकळून लागत नाही सगळ काटे काटे लगेज. सगळे काटे काटे निघालं. हम,
हाव म्हणजे काटे राहते काय त्याला.
हो मासे मध्ये काटे राहते कमी मास काट जास्त राहतंय. हा मासे कमी आणि काटे जास्त राहते ना तेचात.
खायच टाईम ला ते, कसं खायचं मग माशाचं.
म... त्याचात काय असं मस्त काढायचं. त्याला चांगलं चुडायचं चुडायचं.
ते दुखतं असन मग, ते काटे जर पोटात गेला दुखत असन.
नाही काटे नाही जाऊन द्यायला लागत ना, गळया मध्ये टोचतंय ना ते,
हाव बाई गं खाणं लई आवघड ते, नको खात जाऊ तू.
नाही मी नाही खातं ते, आमच्या आमच्याघरी कोणीचं नाही खातं.
हाव का ते नको खात जाऊ बाई ते, असं रिकामं कामं काटे कुटे जातंय म्हणालावर. ते मासेचं लई अवघड आहे मग.
म्हणजे ते पोटात गेलं का, पाणी होऊन जातं पण मगं. गळ्यात अटकेल्यावर काय करत्या.
हा म्हणजे पोटात पाणी होतं का त्याचं.
हा पोटात पाणी होतं, पण आपल्या गळात गेल्या वर काय मगं.
हाव का. हम्म.. बरं जाऊन ते मग. नाही मास माशाचं खायचंच नाही बाई मगं, हेच बरं आहे ना.
हाय ये, चिकन मी मस्त राहतो ना.
हा ये छान आखिन, हा ते म्हणजे आता बरचं. नाही ग काहीच नाही खात आम्ही, आता ती सध्या स ना तर लगेच सोडून द्यालो. सण नाही झालं मग ते, उष्णता जास्त राहते तेच्यात. हा उष्णता जास्त राहत्याल हा.
तुम्ही काय बघता.
बाजी हा, बाजी बाकरच आपण आता तेच काहीच नाही खात ना.
दुसर काही र खात. पक्क भाजीच खात्या.
हा.. म्हणजे आपली ई. साधी भाजी, साधी भाजी ती भाजी नाही खातं गं बाई.
हा तुम्ही कोणीच नाही खात ना ते.
आपलीच हा ते, कोणीच नाही खात लगे असं म्हणजे असं. ब्रह्मचारी राहिलो. आम्ही आता सध्यास.
हा तुम्ही असं. माळा टाकीित चला काय म्हणत गळ्यात
हा मग तेच ना.
आण के ब तुमही
हा अनुषान
पण खायला पाहिजे थोडं भारकाजे
हा खायला ना तो ते मग ते अनुष्ठान करायलं असलं का मादेवा जायचं राह ना ते खाय. समत ना मग सण निवत ना ती ते काय होत एखाान टायमाला जर गल तिन खाल्ल्या गे खाल्ल्या गेल ना त्याच्यात मग जास्त तकलीफ होऊन जाति ना आ. उलट्या होईन काही काही आजार वाढल्या नाही होईन दावखान्यात ऍडमिट करायला लागत.
मच् होत का?
दुखण्याचे याच्यामुळे खाास नाही.
पंचन्
नाही पचन नाही होत ना ते
बाब
पुन्हा असं देवाच एकदा पाय पाय धरले देवाचे मग देवाचच करतो ना असंही ना. ते एकदा तेच करीत असलं का ज खायचं मग ते देवाचं नि तारव लागत ना.
हा असं पण ना देवाच नाही ध्यान लागत.
हा मग देवाचं एक तर मग केलं नाही ना तर मग ते बरं नाही देवाचं कार ते खायचं मग त्याच्याखीन दुखणं वाढतं. हा काही काही आजार बी लागून त मग ते समजत नाही. ते काय समजत नाही मग जास्त तकलीफ होऊन जाते ना किवाला तर त्रास होतो.
हो जीवाला त्रास नको ना कस आहे माणूस
मग जीवाला त्रास असला तर माणसाला कशाचच काहीच ये नाही राह ना मग एवढं जास्त
नाही नाही कस माणसाच कशा तच जीव लागत नाही मग मंग फक्त दुखणं दुखणं दुखणं करतं मानी माणूस
मग ते दुख दुख करत मग ते म्हणते नाही हे खातं पित याला काय दुख हे. पण मग ती तकलीफ जास्त होऊन जाते ना देवाचं करेल असलं ना त्यांना त्याच अंग फुटत ते होतं त्यात काही काही जखम होत चालती.
हा पण मग ते पण आता देवाचं केलं तर माना पण लागत ना.
हा मग त्याच्यामुळे ते जास्त खायचं काम नाही. आपण फक्त आता देऊ न हे करतो एवढं नाही आ जे खायचं कळ अ खायला वीना सहन नाही होती एकत.
हाव शेतात काय काम चाली मग.
शेतात काय आम्ही तंबाटे बांधतोय थोडे राहिले होते ना. तेवढे आज.
करू करू करू रोज.
अगं घरी बोर होतं ग असं वाटतं करूस नाही काम पण मग काय हे आता शेतीतले काम ती शेतीतली काम कराच लागते ना
आता शेतीत दिलेलय तर शेतीतलं काम करण्याच आहे ना
मग त्याच्यामु
नाही नाही.
जीवर जेवण काय येऊन करते. अ तु ल मला काय काम आहे तिथं कुरडीचं घरातल्या घरात कोण नि कालू
नाही अश्विनी आहे त्यांना कोरड लागत होती म्हणल आम त्याच्या कुडड कोूरडच नाही.
नाही मग ते ते काम नाही तुम्हाला आता कुराडीचं
नाही आम्हाला काय काम आहे आम्हाला असलं बी ना तर आम्ही हजार पगार टाकू
हा का् म्हटलं काय करतीये शेतात
आता शेतीपत आल्यान का काय शेती कुराडींचे
हा बे आ सण आत्या ग शेतीमध्येली ना ते काही काटा कुट्याचं झाड झुड असलं ना ते तोडच लागतो. आणि त्याच्यासाठी कुऱ्हाड पाहिजेच.
तेोडाच लागत मग लागतच ना सगळं